हा ताई टाईम झाला होता
होय का?
हा बरोबर झाला जो तुमच्याकडनच कट झाला मला वाटत
काय माहिती मी असं कानालाही केलं होतं एकदम
हा नाही- नाही टाईम- टाईम होता बरोबर त्याचा चांगल हा बाकी काय म्हणतय अजून कस चाललंय बाकी अजून काय छंद आहे तुमचे?
अजून आहे बरेच प्रकार करते मी हलव्याचे दागिने बनवते. ते असं ह्याच्या वेळेस संक्रांतीच्या हा हा दिवाळीच्या वेळेस मी अनारस पीठ तयार करते माझं वर्षभर चालू असतं काय ना काय तरी असं हमं हंम हंम हा.. हा असं वेगळं वेगळं करत बसते. ते असं पेंटिंग मुलगी करते माझी. कपड्यावर ह्याच्यावर असं ड्रेसवर किंवा बाहेर असं आता नवीन अंतर पाट हे
अच्छा! अरे वाह! बर छान! छान! नाही म्हणजे अंतरपाट वगैरे पहिल्यांदा म्हणजे बघितलं बनवून मिळतं
हा.. आता निघालय ना त्यांच्या वर असं चित्र कोणतं पण देवाचं देतात, सांगतात ती लोकं. कधी शंकर पार्वती, कधी स्वामींच, ती ती कशी हे आहे ना आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे तिला ते हा पटपट जमत ते. तसं लिहून नावंल नाव लिहायची दोन्हीकडं. अ दोन हयाला नवरा नवरीची आणि अ साईडनं डिझाईन करा, हे करा, मग ते होऊन जातं. मग तिजं तिने केलं तर मग माझ्याकडे ते शिवाय ते साईडून मग लेस बीस लावायला माझ्याकडं काम असतं.
अरे वा! अरे वा! छान! छान! एक चांगला, तुम्ही असा बिझनेस करू शकतात मोठा.
ह
नाही नाही चांगलं चांगलंय चांगलंय आमच्याकडे कसं अंतर पाठ म्हणून अशी शॉलच धरली जात ते त्याच्यामुळें हे मला माझ्यासाठीठ नवीनच आहे.
हो का तुम्ही बघितले म्हणजे बघितले ना ग लग्न आत्ता हल्ली निघालाय ते फेड. असं आता किती निघाले चोरोटीचा निघाला रुमाल कोणा डोहाळ जेवणाचे, रुमाल निघाले एवढे ते मोठे मोठे ते असं ओटी आता डायरेक्ट पण हजार घेतो. तसं ना घेत पोरी. आता ते सगळं त्याच्यावरती लिहायचं. चोर ओ चोर ओटी कुणाची आहे, तिचं त्या मुलीचं नाव लिहायचं खाली चोरोटी ल्यायचं, त्याला डिझाईन करून द्यायची. डोहाळं जेवण लिहायचं का ढवाळ जेवण असं पण लिहायचं ते ते रुमाला द्यायचा मग ते अं त्याच्यात ओटी घेणार. थे असं काय नवीन नवीन नि घंल बापरे. पहिलं पा पहिलं पाऊल, दुसरं पाऊल त्या लहान बाळाचं परत ते त्याचे त्याचे रुमाल तयार करायचे. ते द्याचंय एक एक, ते छापा बसवून तिथ जपून ठेवतात. हल्ली काय करतील सांगता
हा ना नवीन नवीन काय काय ट्रेंड निघतात, काय सांगता येत नाही.
नवीन नवीनच असतं काय सांगतील ते. अजून असं असं निघतं ते. ते नवीन निघालं की मग ते असतं चालू काम
ह तेच मी पहिल्यांदाच ऐकलं एवढं असलंय अशा टाईपच्या रुमाल पण निघालायत आता.
हम्म खूप निघालंय काय तर तर ल लोकरीच्या ह्याच्यात पण बरोब भरपूर काय निघाललंय. अं म्हणजे हम्म फुलं बिलं बनवायचे काय गोडी बसून याच्यापसून बनव सगळ ते त्याच्या घाट्या आंब्याची पान-बिणं ते सगळं ग गडवा खाली
बर
फुलांची माळ फुलं माळ, माळ पण बनवते हार हार आपले असतात ना, देवाला हार बनवतो. फोटोला त वेगवेगळे हार बनवायचे वेगवेगळे फुलांचे, डिझाईनचे असे रांगोळ्या ह्याच्या भोवतीच्या, ताटाभोवतीची, समयभोवतीची ते कापडात पण करता येते उलन मध्ये पण करता येतंय आता नवीन निघालाय ते. अशी फरशी लोकरे, त्याच्या पण करता येतात रांगोळ्या. हा असं बर मोत्यांच्या पण रांगोळ होत्या त. रांगोळ्याचं काय ते आता बरेच प्रकार निघालेत.
खूप निघालेत, आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेला असे ते मोत्यांच्या रांगोळ्या घरी बनवले होते. तेव्हा, तेव्हा आवड होती, आता तर टाइम पण मिळत नाही आणि आता एवढ आवड पण नाही.
म आता ते परत ट्रेन निघालाय ना आता करतात. लोक
तेच-तेच आता मी खूप बघतय ऍक्च्युली मी पण म्हणजे व्हॉट्सअप ववर बघत असते किंवा इंस्ट ववर ब त्यांना असं खूप नवीन नवीन इतकं डिझाईन निघाले
हम्म मोत्यांचं पण ते चांगलं पण मला ते मोत्यांच्या ह्याच्यापेक्षा ते म्हणजे पहिल्यापासून काय असेल ते आकर्षणय ते वुलनच लोकरीचच बनवायचं मी आपली त्यात बनवत बसलेली असते. हा एकदम अस हा मूर्ती पण त्यात म्हणजे टासणीमध्ये आली कशसं लागल तिथे पण नुस्त मोत्यांच जास्त नाही म्हणजे एवढं आकर्षण अस नाही वाटत मला तर असं हं मोत्यांचा जमाना आहे.
हा नाही आणि त्याला टाइम पण लागतो. मोत्यांचा बनवायला पण टाइम लागतो. तो खूप आणि प्रॉपर-र-र अ म्हणजे एक जरी दोरा इकडे तिकडे मणी इकडे तिकडे चुकला किंवा परत सगळं उसवायला लागतं त्याचं पण
तसं पण आहे ते याचं पण उसवायला लागतं की पण ते काय तिथले तिथंच उसवल की होऊन जात. तेवढा तेवढाच भाग हा हा बाकीच काय नसतं आणि हे टाके असं पटापट पटापट हे करून जायचं एकदा आपला हात बसला की त्याच काय जास्त हे नाही येत.
नाही होत प्रॅक्टिस होऊन जाते तेच
प्रॅक्टिस होतो त्याच्यामुळे मग काय ते
नाही चांगलं मी आता खूप बघितलेले तसे नवीन नवीन डिझाईन लोकरीचे वगैरे पण
हम्म.
बघायला मला इतकं छान वाटतं म्हणजे असं मला वाटतं की अरे आपण पण शिकावं पण त्याचा एक टाईम-टाईम नसल्यामुळे होत नाही बरेच वेळेला
टाईम नाही असं कधीतरी दहा मिनिट बसत. तोपर्यंत थोडसं वीणायचं असं काही सारखंचं मी आ आता मी स्वेटर घातलं महिना झाला लहान बाळाचा हातात येत नाही मी गावी गेले हो ग घरातले काम आहे काम ते महिनाभरात काही हातच लागत नव्हता तरी कधी मध्ये आधी होईल तेव्हा दोन ओळी हे करायचं परत बसायचं शांत परत आपली कामा करत बसायचं आता मी चार दिवस झाले गावा वरन आलीयत आणि हे काम माझं पेंडिंग होतं पंधरा दिवस झालं दोन दिवस झालं आता मी हे चालू केलं असं मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता हे कसलं काम आहे काय आहे तुम्ही बघत होते मग मी ते
बरोबर मग कस्टमर असे म्हणजे म्हणत नाही कि खूप लेट झालं बनवायला वगैरे असं
नाही नाही ते कस्टमरच कस्टमरच नाही घेतलं ते मला नातवाईकांनाच द्यायचं बघायला जायचं. लहान बाळाला त्यांना बनवून न्यायचंय म्हणजे आता ड्रेस घेण्यापेक्षा आपलं ते
बरोबर हा नाही चांगलं आहे हे पण आयडिया छान आहे असं स्वतःहून बनवून
हा म्हणजे आता आपण ड्रेस तर घेणार त्या मग बाळाला बाहेर जाऊन मग त्या तर ते लवकर घेऊन आपणच हे केलं तर ते त्यांना तर स्वेटर गरज लागणारच तर आहेच मग ते स्वेटर बनवून द्यायचं थोडंसं
हा नाही आणि त्याची किंमत वेगळी असते ना त्याच्यात आपुलकी असते.
मग काय तर आपण बनवलेलं जरा वेगळं त्यांना पण जरा आनंद समोरच्याला अरे वेगळं काहीतरी आणलंय ह्यांनी सगळे तर ड्रेस बिस नेतातच आपलं पण जरा थोडेसे पैसे थोडेसे बजेट कमी होतं त्या ड्रेसचं
ते तर आहेच बरोबर बरोबर
हो त्याच्यामुळे मग मी शक्यतो देते असंच बनवून असं लहान बाळाला कोणाला बघायचच दुपटी शिवून न्या कुठं काय करा जरा असं नेते जाताना.
माझं तसंच आहे मला कुकिंगमध्ये थोडीशी आवड आहे एवढी नाही पण आवड आहे थोडी नवीन डिशेस बनवायला बघा वगैरे आवडतात त्याच्यामुळे मग कोणी आलं की मग वेगळंवेगळ काहीतरी बनवायचं.
बनवते की आता आमच्या मुलांना पण वेगळंच लागतं खायला मग ते काही असं नाही पण ती पण बनवायला लागली झाली पण आपण पण असं काय ते बनवून नेऊ शकतो. कोणाला काही खायला नाही तर खायला शिकवत विकत घ्यायचं जास्त भानगडीत पडत नाही आम्ही. घरातच काहीरी बनवायचक होत घरातल्याना मग खायला होतो बाहेर पण नेता येतो तो.
बरोबर बरोबर तेच तेच नाही पण असं खाऊ वगैरे आपण जातो कोणाकडे न्यायला तर घरून बनवून नेलेलं जास्त म्हणजे
चांगलं पण असतं ना म्हणजे घर फ्रेश मध्ये बनवलेलं असत आणि बाहेर आणि त्याचे कॉस्ट पण असते. दोनशे तीनशे रुपये जातात. ते तीनशे रुपयात घरा दारालाच होऊन जातात.
हम्म हो ते तर आहेच घरच आपल शुद्ध मिळ त शुद्ध बनवता येत घरच आपलं.
कष्ट पडतात पण आता काय थोडंसं घ्यावं लागतात मग.
हा ते आहे मन पण मग ते आहे ना की आपण आपल्या मनाने छान बनवून नेतो. तर अ समोरच्यालाही वाटतं अरे यांनी बनवून आणलाय आपल्यासाठी बनवून आणलाय. मनापासून अम्म तेवढी आपुलकी राहत ते मग
हम्म
हम्म तेच तेच पाऊस आमच्याकडे काल झालेला. आता आज ऊन पडलंय परत गरम होतंय आता.
अच्छा इकड आता पाऊसच झाल्या सकाळी पण दहा मिनिटे पडला पण आता काय दिवसभर नाही फक्त. आता मघाशी पण असं वाटलं येईल येईल जोरात मग काळोख झाला तर आता गेला. पुन्हा
आ हो इथेही सकाळी वाटलं की आता खूप जोरात पाऊस येईल पण आता पूर्ण चक्क आकाश क्लीन आहे. चक्क परत एकदम कडक ऊन पडलंय काल असं वाटलं की आता चला पावसाळा सुरु झाला चांगला पाऊस येतोय तर आता कसलं म्हणून असं वाटतच नाही की काल पाऊस झालाय. इतकं ऊन आहे बरोबर.
बाकी सर्व ठीक आहे.
हो बाकी सगळं व्यवस्थित आहे.
हो जातंय दादा आहे. हळूहळू आता सा असे भरपूर फ्रेंड तयार होतील. सगळीकडे ते ग्रुपच तयार करायला लागतील.
ह तुम्ही तुम्ही एखाद वर्कशॉप घ्या एवढं लोकरीच बनवतात तर छान.
हा वर्कशॉप घ्यायचं डोक्यात आहे. पण ते काय म्हणजे असं मला म्हणजे म्हणजे प्रदर्शन भरवायच खूप इच्छा आहे मग एवढ्या वस्तू एकदम बनवून ठेवायच त ते होत नाहीये. मी ऑर्डर आली की देते दुसरं बनवायला घेते मग ते अर्धच राहतं.
नाही म्हणून तुम्ही वर्कशॉप घ्या सगळ्यांना शिकवा. ज्यांना आवड असेल ते बरोबर भाग घेतील त्याच्यात.
हा ते एका ठिकाणी पाहिजे आहेत ना सर्वजण असं हम्म हम्म. चालेल चालेल हा छान छान मला बरं वाटलं चला ठेवू काय.